हॅलो, हा कट झाला गं म्हणून परत केलो.
का, कट झाल गं
झालं की ग पूर्ण.
झालं होय, मी भिलो बाई कट झालं असं म्हणून.
नाही नाही झालं, की एक पूर्ण.
हम्म.
काय म्हणालतीस तू,
आम्ही म्हणायला पाहिजेल. काय नाही म्हणून
व्हयं का,
मग बोलचं की
मग आमच्याकड तर काय हाय.
व्हयं काय हाय नी.
मग काय आहे बाई.
हम.. नसु दे घे बाई.
होय बाई, काय करूया नाहीचं हाय.
हम्म.
चांदीची बघणार काय,
काय?
कानातले.
नको बाई, चांदी घेऊन काय करतीस ती उगिचंच.
माझी मैत्रिण बघणार आहे. जाणार आहे मी बघायला.
मम्मी शिवा दिल बघ.
मला नव्ह तुला विचारलोय मी.
मी देणार
रेग्युलर यूज साठी गं.
हम्म.
तिला पाहिजेय. मग बघायला जावूया म्हटल्या ती.
कधी जाणार आहेसा.
बघू आता कधी असं काय फिक्स नाही. कॉलेज ला गेल्यावर यता यता.
आं. काळं पडले की मोठ वाटतेल.
हम्म काळ होतात ते ककांच्या अंगावर जळते चांती.
ह् माझा काय जळत नाही सोड खर तरी पण तेी काळ पडले की ये होते.
आणि चांदीच्या कानातले वाटतच नाहीत तसं खरे आहेत ते खोटंच वाटतं ते.
हम्म.
ऑक्साइडचं असल्यासारखं.
ऑक्साईड चा असल्याय जर का.
हम्.
हो.
मला ते ले मोठं मोठं वाटालत माझं.
कायचश.
नाही ते काय बास्केटवाणे होत की ग बास्केट रिंगा काय म्हणतात ते.
बॉब झालायचं.
टॉप्स लेस मोठ्या बाईसारखं वाटतं य तेे.
नडी नवत अरी वा ब.
हम्म त्यान कान. घेवतात बाै ते मोठठ होतात होोल.
हो त्या नाही मला केली त्या.
नाही सोड मोठे तर मला ते आवडत नाही बा रिंगा.
मी मी ते शाळेत असताना तेवढंच.
विश.
शाळेत असताना तेवढच घटलय त्याच्यावर झायलाच हेलेली तेी.
झाली की ग त्याची जुनी फॅशन.
त्याच्यान जुरी झाली खर सोनं नाही हय.
हम्म हाय कि मि देणाराय येत ते.
काय देणार आहे.
रिंगा देणारा आहे.
का.
आा. मग काय करायचं ठेवून. तुझ्या काय नाव लिहिलं तुझं त्याच्यावर.
म.
हम्. देणार आता मी.
द्यायचं नाही.
हम्म.
आता टॉप फ्री ति काही द्यायच नाही.
तुझं गेल आता तुझं काय राहिलय.
एव्हाय त मा.
हम्म ठेवतत की.
पाठ.
घेते तूझ्यांना उऱ्याकडनं.
नाेलाड माझ मी घेतोी.
हम् जेक म.
तुम्हाला काय दे म्हणून सांगा नाही खरं ठेवायं म्हणून सांगा.
हम्.
त्याच्यावर कोण बघले सांगा.
आं
देत्यात म्हणून बसले खरं सांगलो मी म्हटल
आम् हम्म
हम्म
ठेवलंय सोड खर काय करायचं ठेवून
हम्म
मग मम्मीला आंगठी पाहिजे. मम्मीला अंगठी पाहिजे मग दे जा म्हंटलं ते रिंगा आणि घे जा
आणि हाय ती काय करणार आहे म्हण
कुठं हाय
माझ्याकडें आहे की
मग तर तू तुझ्याकडे ठेवून घेतलीस तिला घालायला पाहिजे तर ती काय करू दे
देतो सांगितले की तिला आणांल्यावर
हम कुठ ठेवली असती
हा झाल कोल्हापूरला
आम् हम तिल्लाच तिल्ल तीच मगा लागलीया.
काय
नवीन काय घेऊन देणार आहेस मम्मीला विचारा लागलीया.
ह् मलाच घेतलेत नवीन तुला भी घ्या -
हम्म बकी तिलाच घ्या म्हणते जोडवी आवडली होय ग
हो चांगले ठीक आहे चॉईस
आ
दोघीनीच जाऊन आणले चांगले आहे पैसे चांगले नाहीत व्हय
हम्
एक साडी तर घेतलीय का इचार आं तू काय म्हण
काय म्हणली
तू काय म्हंटलीस पहिला सांग मग नंतर सांगतो का
अर मागच्या व आ शेतात गेलो की नई बाईक पडली तेव्हा नवीनच घेतलो मी
हम्म हम्
आणि आता ते
आवाज जरा कटकट याय लागलाय ग तुझा
थांब एक मिनिटं काय म्हणली
आवाज कटकट व्हा लागलाय. आवाज व्यवस्थित इना झालेला ग हा या लागलाय. सकाळी का ते घ्यायच असते ना पहिल्यांदा म्हणून घेतल
हम्म
साडी तर घेतलीस काय तिला एक
साडी
आ
तू आहेस कि ततिच मी आहे कसाला देऊ?
तस कस जोडवे कुणाला दिल्या मला दिल्या काय तुला?
मग जोडवी दिल्याला साड्या द्याय वय?
हो द्या नको?
हम्म
झालेला सोड
हा
तर काय करू त्याच्या आधी यायचं होतं तिला काही जमलंच नाही तर
म म
उश उशर घेऊन ठेवलेला आम्ही ते
कोला बल्ला हिरग्यावरष्ट होतातण्यास.
ना नको घेवायचेष्टेत म्हणायला लागले तिला काय साड्या कमी आहेत. घेणार आहे की मी आता.
तिला का शाड्या कमी आहेत काय ग?
म्हणूनच घे नई मिनी.
तू आणि कशाला घेतल्यास. मी घेणाऱ्या आता एक सोड तिला. होई
ते अर्जून कि जुरी गाला
घे नार आहे मी आता बघूया. हम्
हॅलो
घातल्यास का नाही त्या जोडव्या?
नाही ग!
हा हा
मला ती हीची साडी पाहिजे होती ग!
कसली?
ममेव मावशीच्या लग्नात दिल्या म्हणते त्या मम्मीला ती पेपर साडी सारखी
हां हिरवीती?
छान ती साडी पाहिजे होती मला.
ते कुठ तसं कुठं सांगितलेलेस तू?
हम्म ज जर ब्लाऊज बी आहे की ग मला ती साडी पाहिजे.
हम्म आणि कधी जर आले तर देतो हम्
काय आहे नाही ती
ती घालत नाही मी घालतोय की.
हो एक चला
आणि कधी तर आली तर देतो की
हम्
बघ्या
हम
कधी येत्या तुला डेट किती दिलीया. सप्टेंबर.
होय.
अजून अजून दीड महिना आहे वाटते की ग.
हो का.
हो हो.
हो बारा.
हा हा.